हा नमस्कार दीदी बोला ना हो येतोय आवाज बोला ना.
म्हटलं काय आवरलं का?
हो आवरूनच बसले. तुमचं?
हाव ना माझं तर सकाळची थोडीशी कामं झाली येत थोड ब्रेक आहे. म्हटलं चला फोन करू परत थोडा आरामात स्वयंपाक वगैरे करायचा आहे अजून.
म स्वयंपाक वगैरे अजून बनवून नाही झालं का मग?
हम्म हम्म नाही नाही अजून एवढा लवकर नाही थोडं अजून साडे अकरा बारा अस ह मपर्यंत पण. दुपारच्या जेव्हा मग उशशीराच होतात ना त्यामुळे मग थोडा उशिराच स्वयंपाक करते. हम्म हम्म बाकी बाकी काय नाही.
तेच आमच्या कडे हे पत्रेवाले यातायत त्यांचा आवाज येतोय.
हा अच्छा अच्छा हा काही नाही एवढं ठीक आहे हम्म बाकी पाऊस वगैरे चालू आहे तिकडे?
नाही ना पाऊसच नाहीय सध्या फक्त परवाच्या रात्री तेथवडा पाऊस पडला रात्रभर त्यानंतर मग काल दिवसभर. पण पाऊस नाहीे आणि आज पण काय तसं वातावरण नाहीे पावसासारखं.
अच्छा इकडे चालू आहे आता दोन तीन दिवसापासून इकडे चालू आहे. पाऊस रात्री पण चांगला झाला पाऊस
हम् हम.
किंवा आता काय बनवून जीवनामध्ये
नाही बनवलंय जेवण वगैरे बनवून झालं आणि जेवण पण जेवऊन बसली मी आता
हार्या ह हम्म.
ना मग त्यामुळे मग सगळं आवरूनच बसल.
हम्म बरोबर. ऑफिसचं काम त्याच्यामुळे मग घरातलं सगळं लवकर लवकर होऊन जातं. ना आवज ना हम् माझं कस अजून मी. हे घरीच आहे त्यामुळे माझा थोडं लेट लेटच. असा हम्म. चाललंय स्वयंपाकाची तयारी पण काय बनवणार असा मग प्रश्न आहे. ह् हम्म बस वा. ध बकी तुला काय आवटतं जेवण.
मला जेवणामध्ये भाजी भाकरी जास्त करून आवडते.
ह् हम् ह्म हर वा.
म्हणजे कसं आधीपासून हॉस्टेलला राहून सवय आहे ना मला तर मग. ते चपाती चपाती फक्त खाऊन आहे ना ते खूप असं कंटाळ जीव माझा. मग त्यामुळे असं फक्त म्हणजे भाकरी भाजी वगैरे छान वाटतं मला खायला.
हा् अच्छा अच्छा हम्.
ह हं.
आमच्या इकडे आमच्या घरी पण बनते भाजरी वगैरेवाडीची भाजरी वगैरे शुभंंत भाकरे.
हम् हम्.
तांदळाचे वगैरे पण कधी कधी मग म्हणज बनते. जसे भाजी अस त्या आुष्य राण्याचं.
ह हा आमच्याकडे आमच्याकडे ज्वारीचीच भाक
अच्छा आणि आमच्याकडे बाजरीे पण होते ज्वारी होते. काही झालं करतात नागली पण मी काही कधी माग तु काय के तांदळाचे वगैरे केली तांदळाची वगैरे केली. हम्म.
बाकी तुम्हाला तसं जेवणामध्ये काय आवडतं व्हेज नॉनव्हेज कि असं
नॉनव्हेज वगैरे नाही मी व्हज खात नॉनव्हेज आप
हा हा आमच्याकडे पण आम्ही पण नॉनव्हेज नाही खात.
हम्म त्यामुळे मी कधी ते ट्राय पण नाही केलं बनवण्याच. आमच्या घरी बाकी लोक खातात फक्त मी नाही खात म्हणजे आधीपासून त्यामुळे मी का तिथे बनवलं पण नाही असं तिथे जवळ कधी कोणाच्या गेले नाही तु सगळंतात वगैरे ते माझी इच्छाच म्हणजे होतच नव्ह. बघण्याची पण काच प . हम् अच्छा.
तुम्हाला मग बाकी असं स्पेशल काय बनवता येत व्हेजमध्येध्ये.
व्हेज मद्ये बरा पैकी मी सगळच बनवते पण त्यातल्या त्यात मग मला मसाले भरत ते का अ आ आ का म हम्म हम्म.
तुमचा आवाज प्रॉपर येत नाहीे म्हणजे थोडसं अ
अच्छा अच्छा आहे माझा मुलगा व तो आहे ना. येतय हम्म त्या मुळेच .
काय बोलत होतात ते कळत नव्हतते.
अच्छा चा. ह् ह् नाही म्हटलं मी मला व म्हणजे व्हेज मध्ये तुम्हाला स का जास्त आवडच मला मसालेभात तेव्हा पण
हा एकदम म्हणजे सोपां आहे ना ते कधी पण आपण म्हण बनवून पटकन खाऊ शकतो एकदम कमी वेळामध्ये आणि कधी- कंटाळा वगैरे आला तर मग तेव्हा पण म्हणजे सहज बनवू शकतो तो.
हो आणि मग आपली मिसळ वगैरे अध विसय पण आवड म्हणजे बाहेरचे पण आवडते इंगजी पणते म्हून ह पण आवडते म्हणे घरात सग म आवडत बनवते.
हम्म आमच्याकडे कोल्हापूरला मिसळ जास्त फेमस आहे ना.
हो हो तिथली रेसिपी मला सांगशील मिसळ ची कोल्हापूरची फेमस आहे. प मी कधी टाय नाही म्हणजे खाल्ली नाही तिकडे आले पण मग एवढं खाल्लं.
आम्ही कस आम्ही पण घरी बनवतोय कोल्हापूर सिटीमध्ये गेलो कि मग ते सिटीमध्येध्ये एक दोन तीन मिसळचे हे आहेत. ते म्हणजे फेमस आहेत.
हम हम.
मग कोल्हापूर सिटीमध्ये गेलो की, तिथला ते खातो नाष्टाला वगैरे पण बाकी येर मग घरीच बनवतो असं, म्हणजे कांदा टोमॅ टो आलं पेस्ट वगैरे ते एकदम बारीक. करून घेऊन म्हणजे, मिक्सरला वगैरे त्याचं हे करून घ्यायचं आणि, तेलामध्ये त्याला म्हणजे, आपण जी पेस्ट तयार करतो ती भाज जून घ्यायची. आणि मग त्यामध्ये मटकी वगैरे,
अच्छा अच्छा, आणि मग. च्यासाठी घरगुती. सो. शे- मसालारता तुम्ही, गोडा मसाला तिखट मसाला वगैरे त्यासाठीं.
घरगुतीच म्हणजे, जे आपलं फक्त अ आपलं हे असत ना, बाहेरचा आपला काय भेटतो तो. मसाला तो आम्ही यूज करतोय, बा गरम मसाला. नाहीतर मग बाकी आमच्या घरची चटणी असते, ना लाल चटणी तीच वापरतोय आम्ही.
हम्म हम्म. हां आमच्याकडे पण, बऱ्यापैकी सेमच रेसिपी आहेत‌‌. कांदा टमाटर वगैरे तेलामध्ये परतू तून थोडंसं भाजून वगैरे, हा मिक्सर ला बारीक करून, पेस्ट करून मग ती फोडणी द्यायची तेलामध्ये छान. तेल सुटेपर्यंत आणि मग, त्याच्या मध्ये मगं ती टाकून घ्यायची.
तेल सुटेपर्यंत हे केलं की, मग त्याला कट पण येतो ना छान.
हो तरी पण येते, आणि मिसळ म्हटल्यानंतर ती तरीच पाहिजे मिसळला. तेच्याशिवाय मजाच नाही मिसळची.
हो, बाकी दुसर मग स्वीट मध्ये तुम्ही असं. ते स्पेशल बनवताय की,
स्वीटमध्ये असं स्पेशल, मी खीर वगैरे अशी ट्राय करते खीर म्हणजे. खीर पण आवडते मला, जस मसाले मिळत तसे मला खीर पण खूप आवडते.
हा.. हा.. सेम तांदळाची खीर मस्त लागते, हे ना म्हणजे कधीही.
हो, आता.
त्यासाठी इंद्रायणी तांदूळ छान वा म्हणजे, थोडस त्याचं छान होतं इंद्रायणी तांदळाचं.
हम्म. आज संध्याकाळी मी खीर पुरी आणि बटा बटाट्याची भाजी वगैरे बनवणार आहे. आज मंगळवार आहे ना, देवीसाठी आमच्याकडे नैवेद देतात. आषाढी मंगळवारी मग, संध्याकाळी सध्या तीच गडबड.
अच्छा.
संध्याकाळी खीर बनव बनवायची तांदळाची गोड. आपल्या गुळाच्या पुऱ्या, आणि आपली उकडलेली बटाट्याची चटणी. आसं हम. तांदळाची खीर म्हणजे, मी कशी करते की. थोडंफार एक दोन तीन चमच पोहा्याचे चमचे असत ना, आपले ते दोन तीन चमचे तांदूळ घ्यायचे. आणि, ते जवळपास एक अर्धा तास, एक तास भिजवून ठेवायचं आणि मग ते मिक्स र मध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक जसा आपण मसाल्याची पेस्ट करतो ना, गरम मसाल्यासाठी तशी पेस्ट करून घ्यायची. आणि मग, एक दोन, चार चार ग्लास. छोटे चार ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं. भांड्यामध्ये आणि तो थोड गरम झाला की, जी बारीक तांदळाची जी पेस्ट केली आपण. कि ते म्हणजे त्यांमध्ये टाकून द्यायचं, पण मग ते सारखं असं. चमचाने अशी हलवत राहाय परतत राहायची. म्हणजे म्हणजे जेणेकरून तेच्यामध्ये अशी गाठी नाही होणार. हं. ती जर गा ठी झाली ना म ती अशी दाता खाली कच्चीच लागते ती शिजत नाही मग पण. म्हणजे सारखं असं परतत राहायचं. एकदा अस परतलं थोडा घट्टपणा आला की म त्याच्यामध्ये साखर तुझे प्रमानात तुम्हाला किती गोड पाहिजे. अशी साखर वगैरे टाकायची. खवा असेल तर तुम्ही खवा पण टाकू शकता. किंवा मग पेढे जर तुम्हाला पेढे आवडत असेल तर म पेढे पण टाकायची पण मग खाव्याची जास्त टेस्ट येते. आस.
आम्ही कस करतोय, जे आम्ही भात लावलेलो असतो ना
हं हं.
तेच भातच आम्ही म्हणजे थोडस बाजूला काढून घेतो. आणि मग तेच परत एकदा शिजवून घेतो. त्यामध्ये साखर बाकी म्हणजे वेलची आणि ड्रायफ्रुटस वगैरे घालून.
अच्छा! आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला खोबरं जर वाटत असेल सूक खोबरं, मग मी ते पण टाकते.
अच्छा,
ते पण
हं हां. आम्ही खोबरं नाही जास्त यूज करत. कारण घरी पी ताचा त्रास आहे ना. तर मग खोबरं जास्त हे केलं की परत मग पित्त हे ते वगैरे, होत राहत त्यामुळे.
हं हं. नाही आमच्या घरी खोबरं टाकलं म्हणजे खोबरं चालतंच आमच्या घरी म. खीर मध्ये खीर म णल्या नंतर खोबरं आमचं पडतच त्याच्यामध्ये.
ज्यांमध्ये पण खोबरायचा मसाला कधी युज
अच्छा च्छा आमटी मध्ये वगैरे. हो हो. हं हं.
अं शेंगदाणा जास्त वापरला जातं आमच्याकडे.
अच्छा. नाही आमकडे दोन्ही पण. एकतर सुक्या भाज्या वगैरे बनवलं ना आपण हिरव्या पालेभाज्या ना च्यामध्ये आम्ही शेंगदाण्याचं भाजून मिक्सरला बारीक करून टाकतो. कारण काळया मसाल्याच च वगैरे बनवलं की तिथे आमचं हे खोबरचं असतं.
हं हं. हा त्या साईडला काळया मसाला खूप बनवला जातं हे ना? म्हणजे माझी एक मै त्रीण होती. ती बनवायची काळा मसालाच. म्हणजे रोज काळया मसा ला बनवायचा ताजा आणि तेच भाजीमध्ये वापरायचं. पण त्याची चव लागते का ओ? म्हणजे मी बघितलं तर मला थोडंसं नई आवडलं ते.
हा अच्छा अच्छा. ते आता कसं प्रत्येकाची करण्याची पद्धत असते ती. कुणी कुणी काही च्या म्हणजे कुणी टमाटर पण त्यामध्ये टाकतो कुणी लसूण पण आलं पण. असं पण त्या मसाल्यामध्ये टाकतं म त्याच्याने पण टेस्ट थोडीशी बदलते.
हं हं.
असं. आमच्याकडे असतंच शक्यतो. म्हणजे असं उसळ ते, आमटी काळ्या मसाल्याची, शेवग्याच्या शेंगा, बटाटा भाजी पण, वांग्याची भाजी पण शक क्यतो काळया मसाल्याची वगैरे किंवा भज्यांची आमटी वगैरे ती‌‌ पण म आम्ही शक्यतो का ळया मसाल्याचे. बऱ्याचशा होतात हिकडे काळया मसा ल्याच्या भाज्या. हं.
चालेल, ठेऊ म दीदी हो हो हो हो. बाय!